हॅलो. येतोय का आवाज? हो-हो येतोय. बोला.
हा तेच आता मी तुम्हाला साधा लावलेला कॉल.
हा हा.
हॅलो.
येताय का? मॅगी खायला येताय का?
खावा-खावा नक्की खावा. जास्त पण मॅगी खात जाऊ नका चांगल नाही.
हम्म. कधी तरी ठीक आहे. चांगली नाही सारखे-सारखे हम्. वातावरण थंडय, म्हणून एक चालतय. खाऊं वाटतय.
ह, हं. होय. बाकी काय? तुम्ही कसला जॉब करता?
मी इन्शुरन्सच्या कंपनीतय.
अच्छा, अच्छा. अच्छा, अच्छा. ह, ह. चांगलाय की. फुल टाईम असेल. नाही का?
होय. फुल टाइम असतो.
अच्छा, अच्छा.
आ ते दिवसभर जॉब तेन असतोय ना. त्याच्यामुळे हे काम कराय, वेळ मिळत नव्हता.
हो, बरोबराय.
दोन महिने झाले टास्क असाइन झाले. पण कामच माघय. आमच्या मामिन, मैतरनीने केलं काम.
हम्. अच्छा, अच्छा. वेळ नसल्यामुळ
ल्याला काय?
अ, नाही, नाही. मला पण अ काल आमच्या बाजूलाच राहतात. त्यांनी सांगितलं होतं कि, ते करतात. ते ना दिदी काम कॉलेज गोइंगय, ते कर. मग तिने सांगितलं होत कि बा असं- असं आहे. तुम्ही करणार का? घरी बसून करू शकता. मुलांबरोबर वगैरे. हम्. मी म्हंणल ठीकय. दाखव. कस हो, हो, हो. मग कसं बाहेर जाऊन, नाही जॉब करू शकत. झालंय माझं बी कॉम. पहिले जॉब केलेलाय. पण आता नाही पॉसिबल. त्याज्यामुळे मग म असं मी शोधत होते की, घरात बसल्या- बसल्या काहीतरी असेल. किंवा ज्या फिल्डमध्ये मी काम केलं, ती फिल्ड. घरात बसून शक्यतो नाही भेटणार. सेलची परचेस वगैरे. तर म्हटलं असं काहीतरी, वेगळं जरा असेल तर. कारण मला तेवढं पण महत्त्वाचं, मोठं काम नाही होऊ शकत. असं पणय ना.
माझं पण बी कॉमच झालंय.
होय का? त्याच्यामुळे मग क म्हटलं हे भेटतय तर, हे घ्यावं मग. असं. हे करावं. तिनच सांगितलं होतं. ह्. तुम्हाला कसं कळालं? ह्याच्याबद्दल.
माझी मैतरीण चालू केलं. ह ते, आम्ही जुन्या हा. तिनं चालू केलं.
अच्छा, अच्छा, अच्छा. होय.
आता ए आय आली. त्यामुळं, काय पण होऊ शकतय.
हा, ते तर आहेचय. पण ह्यामुळे आपल्याला घरची माणसं. घरी नसलेल्या बायकांमूळ किंवा शाळेत, शाळेच्या, कॉलेजच्या मुलांना मिळू शकता ना. जॉबची फॅसिलिटी किंवा थोडं- थोडं त्यांना पण अनुभव येऊ शकतो. हो, पार्ट टाईमय. फुल टाईम पण नाही. बसायचं. हा. आपल्या सोयीनुसार, आपल्या वेळेनुसार, आपण करू शकतो ना. त्याच्यामुळे ते बेटरय. झालंय ते पण. हम्, हम्.
हो.
कॉलेजच्या मुलांसाठी म ठीक आहे बाबा ह्याला परिस्थिती ज्याची नाहीये व्यवस्थित तो करू शकतो. हा हा, जॉब अभ्यासा बरोबर वगैरे पण थोडा वेळ काढून सुद्धा
होय.
होय,, बाकी काय.
काय नाही बघा जेवण तेन झालं
आ
जेवण स्वयंपाक पण झालाय
स्वयपाक बनवायचा आता,, जरा तांदूळच साफ करत होते. आता चालू करायचं हळूहळू,, हा आता हा उठलाय आता ह्याच खानं-पिनं करून त्याच्या नंतर मग थोडा अभ्यास थोडा मोठा मुलाचा अभ्यास घेऊ, स्वयंपाक करत करत आठ नऊ वाजत तय जेवायला, लगेच तर नाही होत,, होय. बाकी काय म्हणताय आणि? घरची मंडळी बरी आहे.
हायत व्यवस्थित.
हां हां. जॉबमध्ये तुमचं काय क्रायटेरिया आहे म्हणजे जॉबचा.? इन्शुरन्स कंपनी कुठे-कुठे.
कोल्हापूरमध्ये.
पाच.
आता, जरा काढतय घरात बसून दहा बारा दिवस झालं. नाही म ऑफिसला जातय.
अच्छा-अच्छा. लग्न तुमचं आत्ताच झालंय काय?
होय-होय आताच.
तवर करायचा पुढे वर,, कधी होत कधी नाही होत असं असतय.
हां.
फळं
तुम्ही लग्नाच्या आधी करा
हा मी कॉलेज करत करत पण केलं, लग्नाच्या अगोदर पण केलं, लग्नानंतर एक वर्ष केलं आणि म डिलेवरीनंतर नाईतर मुलाला सांभाळायला वगैरे कोण थांबणार. नाही जमत त्याच्यामुळे. आम्ही पहिले मुंबईला राहायचो,, हा. पहिल राहायचं पहिले,,, मग त्याच्यानंतर आता जॉब शिफ्ट केला, एक तीन वर्ष झाले. मग सातऱ्याला आलोय असं,, मिस्टरांचा जॉब चेंज
हां.
हो खरंच सपवायची
हो नाही-नाही प्रॉपर नाही आम्ही, आम्ही प्रॉपर इकडचे हे कोल्हापूरचे.
हव. प्रॉपर कोल्हापूरचे हे सातारा जॉब साठी आहे. प्रॉपर. तुम्ही तिथलेच हेत का, सांगलीचेच हेत का प्रॉपर?
नाही कोल्हापूर.
कोल्हापूरचेत व्हय. आम्ही पण कोल्हापूरचेच हेत. हम्म-हम्म.
हॅलो.
आवाज येत नाही तुमचा?
हॅलो.
हॅलो. हा बोला ना. हम्म- हम्म बाकी. झाली स्वयंपाकाची तयारी.
हं- हं, हे
एवढ्या लवकर?
ह्म ह्म.
अगं माय, साप हे. बरं मग, फोन तर कर मला मग.
हॅलो.
कोल्हापूर अं, हॅलो
व्हय.
कोल्हापूर माहेर म्हणलं, सांगली सासर हाय. हा. किती वाजतीला आला, किती वाजतीला आला?
आम्ही प्रॉपर कोल्हापूरचेच हाय. सासर, माहेर दोन्ही पण राहायला दुसरीकडे आहेस, कामा निमित्ताने
कोल्हापुरात कुठं?
कोल्हापुरात आम्ही शाहुवाडी तालुका कुपढे हा शाहुवाडी तालुका पुढे आंब्या घाटाकडे
काय करतीस तु? ट्राफिक ट्रेन हे. कोल्हापुरातलेच हेत पाचगाव.
हो, कोल्हापुरातनं हे प्रॉपर नाही कोल्हापूर कोल्हापुराच्या होव.
हा, हां.
काय झालं? हॅलो.
आरवांची नावं काय?
ह्याचं नाव शार्दुल छोट्याचं, मोठ्याचं नाव कैवल्य. दोघांच हा. तो एक खेळायला गेलाय, एक झोपून उठलाय. चालल, हम्म. बाकी. तुमच्यात काय चाललंय आणि हम् जॉब आणि घर सांभाळता येत य, व्यवस्थित.
नाही
अं..
हळूहळू होईल सवय. सुरवातीला सवय नसते तेच्.. च्यामुळे जरा दगदग होते. सवय झाल्यावर एकदा होऊन जा ते, सर्व हम्म. होय, घरात माणसं असल्यावर सपोर्टला नाही एवढं काय. दोघच असल्यावर उलट जास्तच ताण असतो. घरात जरा माणसं असलेले बरे. बाकी, तुम्हाला आणि कोणाचा फोन नंबर वैगरे... व्हॉट्सअँप ग्रुपला ॲड आहे का तुम्ही? हो ना. मी नाहीये म्हणून म्हटलं.
हा
हो का चालेल की देऊन
हा काही कराया सांगतो.
हो हो.. ते केलंय माझा नंबर पण तो अजून ॲड झालेला नाहीेये. पण
हॅलो
हो हो एक तिथं तिने केलंय तिने मला सांगितलं नंबर ऍड झालेला नाहीये अजून. बघूया, काय होतंय? बघूया काय होतंय?
हा
तुम्ही तुमचं केल्या होत्या.
काय म्हणला.?
तुमचा कोणी केला होता.?? व्हॉट्सअप ग्रुपला नंबर.
तेच ती मैत्रींनीच स्वतः हे चालू केलंय नही
हा हा हा
तिनंच सगळं ऍड केलंय मग, तिनच सवत्ता हे चालू केलंय काम.
होय का. ह मग माझा नंबर होतो का? बघा
हा विचारते की तिला.
बघा कसं होतंय. हम्म हम्
हम्म
ह
पुढे हम्म
का झाली स्वयंपाकाची तयारी.
नाही आता आवरायचं बघू
ह ना चालेल. करूयात पण. हा ठीक.
चालेल चालेल हा ठेवू का.
अच्छा.